स्वप् वरती कोण दुा आता ती गाडीवरून गे परोरगडत होत ह हम् ना को को ना
ह हम्रण.
हम्म हम्म. ते पितर देवी प देवी कस. की तुले जाचं का. जेवण मगय होयना. शतु मग आम्ही मी काय सांगो आम्ही दुपार जेवणाून केल्या. नाही नाही निंदूनच निंदूनच घेतला आज आलो घरी आकां पिटलं केल्या आणिपोळा केल्या आणि जेणून म्हटलं पहिले जेवच नाही केली. आम्ही केलीती आम्ही जेवलो मस्ते झोप घेतली, नाही बाई आमचं नसतो झालं मग आमच्यात गेवत होत पय सारखं होत ना. हा मे दुध होणारच बस तव नास आम्ही लय घेतल दनदन. बंधार बधर ते पाांिकून किती घाणारतेमची किती खुरपा लागतात त्याला.
नाही कुर पण.
गावता गोच काय थडं. ई त्यामध्ये. तमटे लावले का लावले त्या दिवशी लावल का आपण बघल त्या दिवशी बर प मग पाणी आहे ना कार् घालीक्ष हो म काही होोग प म सले पल उरे होगे.
पणले गा होता खर बारीक बारीक बारी बारी मुगलं. त्या ते ब वल्ल्या भे त्यां बरा केल वा सारखं. चे पटच बिकल त्या ना लय झा आला म्हटल्यावर
थोडं घार असत मग निलं गेलं असत नि
बेड बर आहे न मस्त खाली काही भ आणलं जातं वर कोमकम काढून केले जाते निेले बीजईल पण मग इकडंचच निण होईल पाहिजे ना.
हम्म. पंजां जार बतीच्या
प चकजे राई आज को हो इकड आले आ को होतनाक आम्ही आज घरच्या घरीत होती. तीन दीड राहिल हो एक राहिल तर मग अजून एक नाही दीड राहिल राहिल. हा स्टेटस पाहिले म्या तुमचं
ते रेंन राहिलच जण कालबी तेवढेच होत. कान कायलं.
म थोड कार्याख ते आते तिकड इकड बाळ चिकड आत पा पा पातल. एक डबडं म होसल म्ह औषधात डबडे घेऊन जातो कोणा काय क काय. अप त का. कोण काय करत कोण काय करत पोंग ते सगळं माहीत राहत. कलाकार ते चालतं अक त्या दिवशी आल्यावर नेऊन बाया लावाला मग कस लावल्याट जाये आपण इंग्लिज. त्यांना वाटलं सगळ्यांनी ना आद्र घेऊन घेतला का बच म मनशा होई. तू तुलाच हुशारारी मिळायला काय आलं म्हणे तो आद्र बी निंदून घेतली कपशी बी निंदून तोर बी नींद अली बाया बी बेठल्या म्हणे आणि मी तसच बसलो म्हणे माझ्या भरोशावर पाऊस पडतोय म्हणला तथळ हो या लावले. ठी होती रती तुमच्या शिव आरती चालू ना पहा ये
अच्छा